हॅलो हा मग आम्ही पण कसं शाळू तेन काढायच त का एकदम काढून चलेला आणायचा असला. पेंड्या तेन असं भरायसाठीच मग जातोय नाही शक्यतो. पोरगं असतंय त्यामुळं नको म्हणत्यात मग आत्ती मामा. दादा घरी असले की रविवारच जातात सगळी
हा हा
ट्रॅक्टर घेऊन. ट्रॅक्टर असल्यामुळे एकदम आणता टॅक्टरमधन सगळ.
हा आमच्या इथ पण कस होत सांगा. कुठ बी हाताची पिक तरी ऐवडी यायल्या. सांगा आता गेल्या वर्षी नव्हती ते गेल्या वर्षी बघा. अ लागवड टाकली आणि पाऊसच गेला.
हा हा
आ म्हणजे मधी गेलता बघा. सुरुवातीला लई लागला अन नंतर मधी गेला. पाऊस पडाले वर्षी त्यामुळ सगळ अहो अस वाळून, अस सडकून झालत. बारा टिक्की व्हायच, तर चारच टिक्की झाल.
हा हा
झाल, आणि गेल्या वर्षी पण कस झाल मे महिन्यापासून पाऊसान चालू केल. आणि मग ते भाताला कस पहिला जागा पिटवून त्यात तरवा घालायला लागतोय. त्याशिवाय येत नाही नाही ते. ते सगळी कामच राहिली तशीच.
हम्म हम्म, त्यामध्ये व्यवस्थित झाल नाही.
घातल ना आणि येईल कुठल सांगा.
आमच पण मागच्या वर्षी काय झाल पाऊस येतोय म्हणून पेरल. आणि काय मोठा, पेरल्या पेरल्या मोठाच पाऊस आला एकदम. आणि ते सगळ ते म्हणजे शाळू टाकलेल पूर्ण जमिनी खाली धडपल. ते उगवलच नाही. मग आनी डब्बल पेरणी करून अनेकदा पेरल. फक्त हा किती वेळ बघा, एक पंधरा, वीस किलोच झाल असल. त्यात एक दोन तीन पोती होतील एवढ व्हायला पाहिजे हो त. कणस ती मोठी झाली नाहीत शाळवाची. म्हणजे तस झाल. आता पण मक्का पेरलाय. जनावरांसाठी
आता बघुया काय काय होत.
हम्म हम्म
मधी पाऊस होता. चांगल होतय बर होतय म्हणत होते. ते आता वीस तारखेला म्हण पाऊस.
हम्म
बघुया आता काय काय होतय.
हा हा हम्म, पाऊस पण त्यात कुठला पाऊस. या टाइमाला पाऊसच नाही आला.
आणि पाऊस नाही. आणि पावसाच चिन्ह तर काय आहे का बघा की.
नाहीच, अजिबातच नाही.
मधी पडला तो तस पूर येण्यासारखा, एक एक ठिकाणी पूर आला. ते आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशला पूर आलाय की.
ब तर आलाय म्हणत्यात.
होय ते कुठ तर बघितलय का? ते कुठल्या राज्यात पूर आलाय. अस शाळा पूर्ण फुल, म्हणजे पाण्यात अडकल्या. शाळामध्ये आणि साईडला सगळ पाणी आहे. सेम सिंधुदुर्ग किल्ला आहे ना तसं झालंय. आणि त्यानी असं कायतर, हा कायतरी जेट म्हणजे त्याचं नाव काय माहत नाही असं ते बनवलंय. अं लोकांनी आणि त्यातन असं एकदम असं हम्म केवढ माहितीय काय एक घर असतयना मोठं, हॅलो! हॅलो!
हॅलो!
हा
हॅलो आवाज येतोय ना माझा?
हा हा येतोय येतोय.
हां हां ते पडल तिथं पडलं, पडल तिथं पडला आणि नाही तिथे नाही असं झालय ओ त्याचं.
नाही हां
हम बाळू मामांच्या भाकणुकेत सांगितलेलं बघा या टायमाला पाऊस लागणार नाही.
सांगितलं होतं काय म ते त्यांनी सांगितलेल ते खरं होतं सोडा.
हम्म बाळूमामाचं महत्व लई.
हां
भाकणूक त्यांची खोटी येत नाही.
त्यांनी सांगितलय म्हणल्यावर तसंच होणार. हम्म
पट्टणकडोलीत तिथं. पट्टणकडोलीला गेलतासा.
नाही नाही तिकडच कुठच नाही फक्त आदमापूर एक केलंय बघा ते पण अकॅडमीत असताना. असताना सरांनी तिकडून नेलतं.
हम्म
हम्म तेवढंच मग
हां
मग कोल्हापूरची अंबाबाईतेन मग ते हच्यात लहान असताना सहलीतून केलेयं. नंतर काय नाही. लग्न झाल्यापासन नाही. कड यायचंय म तिकडचं सगळं ते एकदमच करायचंय.
ह चालतंय की.
हां
कोल्हापूरच्या आंबाबाईला राहायची सोय हाय.
आहे काय तिथं, आपली एक होत्या ओ ल लहा लहान मुलांच कसं व्हायचं, जेवण म्हणा हाय व्हय‌.
जेवण वगैरे सगळं आहे, त्या
आहे व्हय हम्म हम्म
हम्म कोल्हापूरच्या अंबाबाईला म्हणजे त्यांच अस मोठीइमारत,
म त्याचं कायतरी त्यांनी हे घेत असणार ना? का मोफतच आहे? काहीतरी चार्ज घेत असतील की?
ईचारून बघायला पाहिजे.
बाहेर आपण, हा. बाहेर आपण रूम तेन घेऊन राहिल्यावर जस पैसे असतय ना? त्याच्या निम्म्या ह्यान अस- -णाऱ्या भक्तांसाठी. हा. हा. कमी घेणार. एका माणसा माग पन्नास. साठ किंवा शंभर म्हणा अस.
हम्म. कमी घेणार. कारण तेवढं तर- म्हणजे थोडं तर का होईना खरं राहाय सोय हाय म्हणायच.
हां. हां. हा. गणपतीपुळ्याला पण तसच आहे की. होय होय.
आतलं वगैरे सगळं.
माधवा रोडला ना?
हम्म हम्म.
हम्. हम. होय ते ऐकून माहितीए. हा.
आपल्या दारावर की नाही म्हणजे असा -
हा. हा. हा. हा. हं. ते पुण्यात पण मग तुळशी बाग आहे ना? तिथं पण ते तसंच आहे. म्हणजे कपडे ते न असं एकदम स्वस्त. हा. कानातलं गळ्यातलं म्हणा-
तिथ पण कपडे- आपलं म्हणजे काय असेल
कॉस्मेटिक. हां.
हा. हा. आणि शक्यतो कस? जॉब करणारे किंवा- अ सर्व्हिस करणाऱ्या लोकांना कसं? सहा सातच्या फुढच ते फ्री होत्यात ना? आणि सिटीमध्ये ते- हॅलो. हॅल -
हॅलो.